त.
हा बोल.
वाईस येते ना तुला.
ये, ता ग अगं मी तुला कॉल करणार होत आत्ताच तुझाच कॉल आला मला.
हा कशासाठी करणार होतेस बोल.
अगं मला एक रेसिपी हवी होती. म म्हणलं तू सांगशील तुला केक बनवायला येतोय.
हा येतो.
मग मला केकची रेसिपी सांगना. मला केक खाऊ वाटलाय काय, पण माझा एक प्रॉब्लेम काय माहितीय काय? अ केक वर आईशिंग शुर असते ना.
हा.
ती मला सूट होत नाही. म्हणजे म्हणजे फ्रेंडचा बड्डे होता, ऐक ना हा प्लेन केक सांग. अ काय विषय झालेला एक, एकदा माझ्या फ्रेंडचा बड्डे होता. आणि फ्रेंड्चा बड्डे म्हण माहिती आहे कि आपलाच. आणि मी त्यावेळेस. केक भरपूर खाल्लेला, आणि जी वरची जी आ म्हणजे जी क्रीम होती ना क्रीम. कलेली मी. आणि ती खाल्ल्यानंतर न म घशात इन्फेक्शन झालं अगं
हा
इन्फेक्शन इतक्या लेव्हलला वाढलं खूप पीक लेव्हलला गेलेलं मग मला मी डॉक्टरांकडे गेल्यावर मग मला त्यांनी सांगितलं की हे सगळं आयसिंग शुगर म झाले आणि तू आयसिंग शुगर वगैरे काय खाऊ नकोस.
अच्छा तर मग मी तुला विदाउट सांगते ना प्लेन केक सांगते प्लेन केक हा बेक नुसता बेक केलेला ग
जाऊन आणयाला आला असता पण खाणार पण म्हणजे कस मारणार ना आपण रेसिपी बनवूया पण मला केक मी युट्यूबला बघितलं पण मला इतकी नाही आवडली रेसिपी मला समजनाच आता तु मला कशी रेसिपी सांग माझ्या घरात ते अवेलेबल असेल आणि कमी कमी हेच्यात म्हणजे अ कमी असे काय म्हणायचं माहिती कमी लागेल अस म्हणजे थोडे साहित्य लागेल असं सांग
चल ठीक आहे मी तुला पहिला इन्ग्र्रीडियंट सांगते मग कसं बेक करायचं ते सांगते ठीक आहे
हो
हा एक वाटी मैदा घ्यायचा आणि तेलाच सोबतीला अर्धा वाटी अ पिठी साखर असते ना पिठी साखर
बरं
ती घ्यायची एक बाऊल मध्ये ना कॉफी घ्यायची थोडा बोनविटा घ्यायचा आणि जर तुला चॉक चॉकलेट आवडत असेल तर मेल्टेड चॉकलेट पण घ्यायच
बर
ना ते साईड ला मेल्ट पहिलं हे सगळं मिक्स करून मेल्ट करून घ्यायचं
हा
आणि सांग थोडस कोमट पाणी घालून ना त्याला फ्रॉथ करून घ्यायचं फेस येल अस
बर
हा मग आपला मैदा घ्यायचा
हा
चाळून घ्यायच व्यवस्थित त्याच्यात ती पिठी साखर आणि जे आपण बॅटर साईड ला बनवलेलं ना ते टाकायचं आणि मे ते करून बटर टाकायच वर
बर
मेल्ट करून एक अ क्यूब बटर मेल्ट करायचं आणि टाकायचं आणि जर तुझ्याकड सोडा असेल तर सोडा थोडासा टाकायचं जर सोडा वापरायचा नसेल तर बेकिंग सोडा टाकायचा
हा
आणि थोड प्रमाणात एकदम थोडस प्रमाणात ईनो ईनो इनोमुळ काय होतं ते स्पॉनजी होत स्पॉनजी
बरं
ते टाकायचं आणि त्याला चांगलं फेटून घ्यायचं त्याच्यात लम्स नाही राहायला पाहिजे एकदम तु हात दुखला तरी चालत चांगलं त्याला चांगलं
मग ते बॅटर मशीन वगैरे वापरलं तर चालेलच बॅटर मशीन आहे मजा
बॅटर मशीन तर तू वापरू शकतेस ब मशीन एकदम पाच हा आणि थोडं थोडं क्वांटिटीत दूध टाकत राहायंच आणि फेटत राहायच दूध टाकत राहायचं फेटत राहायचं दूध टाकत राहायचं फेटत राहायचं एकदम असं पातळ बॅटर होऊ तोपर्यंत
म्हणजे आपल्या श्रीखंडासारखं बनवायचं काय हा
काय करायचं बटर पेपर असेल तरी चालेल आणि नसलं तर बटर पेपर कसं बनवायचं सांगते एक नॉर्मल पेपर घ्यायचा आपल्या घरात कुठलाही असेल ते बुक्स पेपर घेतलीस तरी चालेल त्याला काय करायचं त्याला चारी बाजूने पहिला आपलं नॉर्मल तेल लावून घ्यायचं
बरं.
आणि, आपण वितळवलेलं बटर असते ना ते बटर न परत एकदा परत हलक्या हाताने लावून घ्यायचा आणि ज्या भांड्यात तू केक बनवणार असशील ना त्या भांड्यात त्याला प्लेस करून घ्यायचा आणि जे बॅटर आपण तयार केली ते बॅटर त्यात टाकायच
हम्म
आणि वरतून जर तुझ्याकडं डेअरी मिल्क वगैरे असेल ना तर ते काय करायचं डेअरी मिल्क त्यात टाकून द्यायच्या अशेच अख्ख्या क्यूब असतात ना त्याच्या
मगं ते डार्क चॉकलेट वितळून टाकलं तर चालणार नाही?
वितळून टाकलीस की नाही तुला तो फ्लेवर येणार नाही पण तू असे डायरेक्ट क्यूब टाकलीस ना तर तुला इतक ते चकोलावा केक कस तुटल्यावर त्याच्यातन लिक्विड बाहेर य
हा हा हा हा हा हा वा एकच.. नंबर
तर तसे आख्खी आख्खी क्यूब त्यात टाकायचे तुला ज्या ज्या साईडला पाहिजे त्या त्या साईडला टाकायचे आणि चव बाजूनी टाकलेस तरी चा चालेल आणि आता तू म्हणलीस की तुला क्रीमच इन्फेक्शन होते बरोबर? तर तू हे, मर्श मेलो
अ हा.
तर काय करायचं छोटे मार्श मेलो ना मार्केट मध्ये इझिली अवलेबल होतात एक वीस तीस रुपय ला येतात काय करायचं राऊंड मार्श मेलो घ्यायचे
बरं.
आणि ते ना ते साईड न कोट करायच आणि कधी मार्श मेलो कधी ठेवायची माहिती का पहिला हा बेक करून घ्यायचा नॉर्मल बेक करून घ्यायचा अर्धा कच्चा केक अर्धा कच्चा करून घ्यायचा बेक आणि त्याच्यानंतर ते मार्श मेलो त्याला रांऊड म्हणून ठेवायचे आणि फुल बेक करून घ्यायचा जस तू पहिली बे बाईट तोडशिल ना चॉकलेट सोबत मेल्टेड मार्श मेलो पण येईल तुला
वा एकच नंबर
अशा प्रकारे तू घरात सिंपली केक बनू शकतेस फक्त पाच इंग्रिदेंट्स सोबत कॉफी बोनविटा असेल तर असेल कॅडबरी मैदा आणि पिठी साखर
हो कमी ह्याच्यातच होते की ग हे. आणि पटकन होणारी रेसिपी आहे म्हणजे जास्त खर्च पण नाही आणि खायला तरी इत तकी सुंदर इतके टस्ट ते वाटायलाय मला म्हणजे बघायला पण सुंदर वाटाल्या आणि खायला तर काय मग विचारूच नकोस अशी असणार आहे
मग काय तर आणि जर समज तुला त्याच्यातल मिनी व्हर्जन अर्जंट पाहिजेल असेल म्हणजे छोटं वर्जन की हवा एवढा मोठा केक नाही बनवायचाय समजा उरला तर कुठे ठेवू प्रीझर्व करू तर मिनी व्हर्जन सुद्धा तू बनवू शकतेस काय करायचं तेच बॅटर घ्यायचं आपलं आप्याचं भांड असतं ना
हा हा हा
आप्याचं भांडं ठेवायचं त्याच्यात पहिला थोडं बॅटर ओतायचं परत एक चॉकलेटच क्यूब टाकायचं त्याच्यावर थोडस बॅटर ओतायच आणि ठेवायचं आणि नंतर काय करायचं अ आपला गॅस असतो ना तवा गरम करायचा
हा
मा मार्शमेलो असतो ना तर मार्शमेलोला त्याच्यावर मेल्ट होत होत असं व्हडायच आपल्या साईड ला वडायचं आणि सोडून द्यायचं मग तो केक जो तू तयार केली असशील ना मिनी केक त्याला ना एक स्टिक मध्ये किंवा आपल्याकडे काटा चमचा असतो ना काट्या चम च्या मध्ये अडकवायच आणि ते मार्शमेलो तवर आपण परत तयार केलेली असते ना त्या बरद्याला असं चिटकवायचं आणि फोल्ड फोल्ड करत यायचं तर मिनी मार्शमेलो केक तयार होतय
होय
हो
बर बर
सोबती करू शकते आ समज तुला फ्रूट विथ मार्शमेलो खायच असेल तर तसच करायचं एक फ्रूट घ्यायचं समज स्ट्रॉबेरी आवडतं तुला स्ट्रॉबेरी.
हो हो फार आवडते.
स्ट्रॉबेरीला ना फोर पार्ट मध्ये कट करायचं. चॉकलेट मध्ये डीप करायचं आणि त्याला अर्ध त्यातच ना फ्रीजमध्ये ठेवायचं. ते कडक होतं.
बरं!
आणि ते कडक झाले, ना मग काय करायचं? माशमेलो घ्यायचं. मास मेल मेल्ट करायचं. आणि त्यात डिप करून खायचं. किंवा तुझ्याकडे चॉकलेट असल तर तू चॉकलेट सुद्धा डिप करून खाऊ शकतेस. मिल्टेड चॉकलेट.
आता हे मार्च म्हणाल्यास तु मार्च, मे मी कधी ट्राय केलं नाही.
ते माशमेलो कायं? ते काय? म
बनलेल असतयं माहितेय आपण कॉटन कॅनडी खातो, माहितेय बूड्डी के बाल
हा हा हा हा
म्हातारीची केस आपल्या ह्याच्यात
हा हा हा हा
तशाच प्रकारचं असत, ते तोंडात टाकलीस कि वितळते.
होय, काय?
हा एकदम मऊ आणि स्पोनजी असतयं आणि त्याला डारक चॉकलेट सोबत खल्लीच ना वितळून वितळाय आणि आपले डार्क चॉकलेट किंवा कुठलं तर फ्रूट घ्यायचां आणि डार्क चॉकलेट मध्ये डीप करायचा. आणि ते मेल्ट तेड माशम्मेलो मध्ये डीप करायचं, आणि खायचं इतकं छान लागत की तू बाहेर कुठलं चॉकलेट परत खायची इच्छा होणार नाही.
वा!
आपण ते डाळ चॉकलेट आपण बाहेर खातो बघ फ्रूट अड नट्स चॉकलेट खातो, परत ते आल्मंडसच चॉकलेट खातो. तर त्या सगळं आपण हे मा्मेलासोबत ट्राय करू शकतो जर तुला शुगर कोटेड आवडत नसेल लई लई सा खरेचा किंवाईक केमिकल प्रिझर्वेटिव्ह अस तुला आवडत नसेल ना तर तू शुगरच्या ऐवजी ना डार्क चॉकलेट आणि हे मा्मेलोचं कॉम्बिनेशन ट्राय करू शकते, इतकं मस्त लागते, इतक टेस्टी लागत की तुला बाहेरचे चॉकलेट खायचीच इच्छा होणार
हम् हम हम् हम्.
परंत तू घरात खजूरचं पण चॉकलेट बनवू शकतेस.
काजोततो कसं?
खजूर फक्त खजूर आणि मखाने घ्यायचे त्यांना रोस्ट करायचं. आणि एका भांड्यात ना हे करायचं म्हणजे मिक्स मिक्स करून घ्यायचं एकदम दर दराबर नाही ल झाड तर बारीक नाही. एकदम नॉर्मल मिक्स करायचं. आणि काय करायचं. आप डार्क चॉकलेट ला मेल्ट करायचं त्यात ते मिक्स करायचं ड्राय फ्रूटस खिसायचे आणि त्यात टाकायचे. आणि ना ओवर्ह नाईट ते पॅनलट ठेवून द्यायचा आतमध्ये ओव्हरनाईट एक पूर्ण रात्र आणि सकाळी काढशील की नाही तू एकदम डार्क चॉकलेट फ्रूट अँड नट कशी लागते? किंवा आल्मंडची चॉकलेट कशी लागते? सेम त्या प्रकारे लागते आता ते दुबईमध्येध्ये बोलतात बघ ती चॉकलेटचं काय नाव आहे? काय तर बोलतात त्याला पिस्ताशिव पी पिस्तशेव कस शी लागते की नाही सेम तशीच लागते ते चॉकलेट. मखाना चॉकलेट तर ते आपण घरात सुद्धा बनवू शकतो. तर तू नक्की ट्राय कर आणि मला सांग कि तुला कस वाटलं?
हो हो हो नक्की ट्राय करीन. आणि मी सांगेन तुला कस वाटलं ते.
ठीके.
हा आणि कॉल करीन तुला काय म्हणजे तुला जर प्रॉब्लेम आला तर कॉल करीन.
चालेल. चालेल. बाय.